हॅलो! आवाज यायला. हो यायाला ना. काय नाहीय आराम.
झालं का जेवून?
मस्तपैकी नाही जेवण एवढं लवकर नाही होत ना. आता तू कुठ स्वयंपाक. नाही स्वयंपाक नाही झाला अजून.
हम् ह कधी कडं हो. का.
ते झालं आता राहिला भात डाळ झाली पो भिजायची राहिली.
अच्छा, बाकी तब्येती कश्या आहे तिकडं.
हॅलो!
हॅलो!
आवाज नाही यायला गं
मला येत तुम्हाला येत नाही का.
हा फोन आला. तर याच्या वर तर ते त्याच्यामुळे. आवाज गेलंता तर सगळा.
अच्छा, कसं कायच म्हटलं सर्व तिकडं बाकी काय ना आराम चालू आहे ना.
आराम चालू आहे का कुठे बाहेर किरायला गेल ते की नाही.
नाहीयं नाही आम्हाला जाण्यात नाही झाले ड्युटी होते दोन दोन तर त्यावेळेस.
अरे, अरे, जाणं नाही झालं हो. का.
डे नाईट डुटी असल्याली. आता नाही. आला ना आता. एक नाईट ची सोडली आणि डेची आहे डे मुळे कुठेचं जात येतं नाही. सर सुटीचं देत नाहीत. रात्री री ला बघू.
पाहुन बघू.
आता बघू सुट्टेवर डिपेंड आहे पुन्हा डबल ड्युटी चालू करायची. एका जागेवर बोलणं झालंय ह नाईट साठी. सर म्हणले कळवतो दोन दिवसातं.
बरं बरं जाऊन लगेच वापस शेतीसाठी. फिरायचं त्याच दिवशी वापस यायचं गाडी घेऊन जाऊ.
हो तसं त होते. इकडं डे ची सुट्टी देत नाहीत ना सर.
एका दिवसात ऍडजस्ट करणं लागते ना त्यांना
मला दुसऱ्याला बसून जायला लागते कुठं जर जायचं असलं तर माझ्यावरचं
हो मग तस ऍडजस्ट कराय तर लागेलच नाही एका दिवसाच
पण ते रक्षाबंधनच्या वेळेस सर्व कोणी न नाही सापड
हो ते पण आहे म्हणा मग बहीण फुगल की
बहिणी ल आहेन दुसरा भाऊ लाडका
हो. का.
हा जवळचं आहे जरा,
हो. का.
हा,
ते. येते. का.
हो ते जाईल ना बोलवलं ना बहीण त्याला.
हो चौथे
हा
बर बर बरोबर काय सांगता येत नाही
काय सांगतायेत ना
तसच राहते नाही एक प्रत्येक बहिणीला वेगळा्या वेगळा्या लाडका राहते भावाला बहीन लाडकी राहते ह ना
हा ते जरा जास्त लाडक आहे
हो का असं आहे का
हा
जर जास्ती ह तू नाही का
नाही मी नाही
नाही का
नाही
अरे यारे यारे यारे काय तुझं काम मग
ह
काऊन तु काय भांडण बिंदान करतो का काय तिला काय तिला
नाही मी नसतो भांडण नसतो
मग
नाही म भांडाचेत नाही डायरेक्ट बोलणं बंद करत असतो मला नाही भांडता येत मला नाही भांडता येत
पटलं नाही की डयरेट बोल ना ब विशे
पटलं पटलं नाही कि बोलण बंद
बस विशय संपला ते गाण त्या गाण्यातल्या सारखा आपांचा विषयल हार्ड हाय
हा सेम सेम सेम
हम्म
हजार वेळे एकच सांगून गोष्ट कळत नसेल म्हणल्यावर परत परत परत परत तेसते
मजा नाही सांगण्यात
मजा नाही सांगण्यात
हो तेस ते तेस ते कर
हम
बराबर आहे
हा
काय फायदा नाही बार बार बार बार ब
ह तेच तर ना बार बार बारबार आपण एकच गोष्ट समजावून सांगतोय ती समजतच नाही.
हो.
लहानलेकराला जर चार वेळेस ती गोष्ट सांगितली त्याला समजते लवकर किती करायचं नाही म्हणून हम
बहिणी जरा हट्टी राहतात ना
हट्टी पाणा पण मोडतायेत आम्हाला भावायला हट्टीपणा पण मोडता येते
म्हणून ते पण तेथयच राहायचं ना जे करू नको म्हटलं ते आधी करून बसायचं.
हा.
भा भावायला हट्टीपणा पण मोडता येते मग
हो आणि खिजवण्यासाठी तर जास्तीच येते मग
हो.
म्हणून करत असल ते
अन
मग काय त्या का गिफ्ट दयायचं बाकीचं राखी यायली जवळ आता राखी जवळ या राखी जवळ यायला लागली ना आता मग गिफ्ट काय दयाय
घासणी आणि एक साबण
घासणी काय म्हणला
मग बेस्ट गिफ्ट आहे.
एक नंबर
आणि एक एक संडास घासायचा ब्रश स्पेशल
नाही लग्नात दुसरे देवू काही
लग्नात दुसर का?
हम्म ह
लग्नात काय देणार मग बेल न
नाय ते राहित ना हारपिक अंधेरा येतय ना बैटरी
हो ते बेल नका देऊ त्या नवरदेवाचीच वाट लागून
हो नाय न नवर देवाच्या हातात दयायला लागतय ते दु सगळे
हा हा हा तसां करा.
हा
कसं कराव लागनं.
हम्म
नायतर बिचारा नवर देव म्हणल बेल न दिलं हीच्या भावानं ही बेल ना ग त्या पोळ्या लाटायची तर मळ्यावरच लाटायल येल न
अ तस नाय करायचंय आपल्याला आपल्याला उलटं करायचं.
कामाच्या वस्तू तिच्या हातात आणि मार खाण्याच्या वस्तू ते नवरदेव
नवर देवाच्या हातात
माझ्या भाऊच्या लग्नामध्ये काय केलत त्याच्या मित्रांनी
हा
एवढा खूप मोठा असा बॉक्स आणला.
हा
आणलाय गिफ्ट म्हणून आणि ते त्याला काय आणायचं काय असेल बरं गेस्ट करा बरं काय आणलं असल
काय असल म्हणजे मित्र ये ना म्हणल्यावर काय ना काही युनिकच असेल.
ते युनिक म्हणजे एवढं युनिक होतं ते म्हणजे आम्ही बी पाहून हैराण झालो. त्यानं बॉक्स आणला आणि लगेच तिथं ओपन करायला लावला. दोघांला बी आणि त्याच्यात होत कोंबडं
हे हे जरा जास्त चं युनिक झालं.
लईच युनीक झालं ते ते बाकीच्या हे रील वगैरे ते दाखवतात ना युट्यूबला त्याच्यापेक्षा लय म्हणजे लय आती युनिक झालं ते
हा
गावऱ्यांनी कोंबडं आणलं तिथं आणि मंग त्याच्यानंतर काय केलंय कोणी कोणी नेलं तिकडं त्याच्याचं मित्रांनी कं कोणा तरी नेलत घरी आल त्याच्या नंतर भावोजी काय म्हणतात आमचे म्हणतात त्याला मला म्हणतात की आमच आम्हाला कोंबडं दे वाप तस आणून द्या आणलेली वस्तू वापस नेत नसतात.
मंग त्यांनी लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कायतरी असच अ सगळ्यांनी मिळून मंग पार्टी केली त्या कोंबड्याची.
असं केलं लईच युनिक म्हणजे आम्ही आम्ही म्हणजे असं एवढं धान धरून बघायला लावलं एवढं काय आणलं बुआ यांनी एवढं मोठं काय आणलं एवढं मोठं आणि असं गेस केलत की अस नॉर्मलच काहीतरी असेल जसं युट्यूबला वगैरे दाखवतात. तशातुनच काही असल म्हणलं कशाच त्याला पॅक करून त्या कोंबडा आणलं त्याच्यामधी
हे जरा जास्त युनिक झालं ना
हो. सगळे जणचे हसायला लागले ते कोंबडं काढलं बाहेर की वडाईल
तर त्याला परत तसच पॅक करून ठेवलं मग ते जाईल म्हणून परत त्या बॉक्समध्येच पॅक केलं बचाराला त्या बॉक्स कोंडून ठेवल्यासारखं ठेवलं कुठून कोंबडं आणलं होतं क गावरानी कोंबडं होतं ते प्लॅनिंग त्यांना सुचलं कुठे काय माहिती एवढं
ये जर जास्तत
हो कोबडं आणायचं सुचलंच कुठून की त्यांना
तेच तर ना
मस्त असा वरून ते पॅकिंगचा पेपर नसते का ते पेपर न पॅक करून रातमध्ये बॉक्स मस्त एकदम असं टाईट पॅक करून आणलं जस काय त्याच्यामध्ये एखाद्या अशी कडक वस्तू आहे ते भांड िंड असल्या कस अस फ्रेम वगैरे असले एखाद पहाट्या गिंड अस की तस तसं एकदम कडक वगैरे ब स्वीट्स आणला मस्तर पाहायलं तर काय कोंबड त्याच्यामध्ये
शती
त्या दोघांच्या हातात दिल्या आणि डबल वर धरून फोटो काढला मग त्यांनी
ति त
एंडिंगला सगळेच जण हसायले त्यायला
मस्त प्लॅनिंग केली त म
हो वॉर्निंग लय भारी होती हळदीला पण खूप मजा आली
हो
लग्नास पण आली हे नुसतं मागून मागून हे टकणारला मज्जा आली
अच्छा
सगळ आवरलं विवरलं त्यांनी वयनी रडायला अन भाऊ पहायला त्याला हसायला
हसू लागला
हो हो अहो हसायला आन माझे भाऊजी त्या त्या नवरीला धरून चलबाई चलबाई करेल त्यांची बहीण लागते ना
हा
म्हणून तिला पाणी द्यायले तिला पकडून आणायले
वहिनी पळायल्या नाय या मांग गाडीतून उतरून
न्हाय न्हाय पळायल्या नायत्या वैनी वांड
नाही रे मूवी मूवीसून सारखं चार पाच जणं ऊचलुन आणायलोय
तसा सीन पाहिजे होता मी पण नव्हती एंडिंगला मला पाहायचं होत रडतान मी यायला पण पाहायलाच भेटलं नाय काय करा
आणि ते ते नाय रडताना पाहायला भेटला त्याचं काय नाय पण तो सीन पाहिजे होता एक त्याच्यात
हो ना
हा
तात्याईच फ्रेंड सर्कल ना सगळं त्याला कोंडूनच घेतलं होते नवरी कुठे हाय तेच दिसू देना गेल तापलं होतं सगळं खालीच यायला
हो फोटो बघितलेत ना आम्ही ते व्हिडिओच कधी देतात काय माहित मला रडतानी बघायचंय.
ते लवकर भेटत नसते ते फोटोग्राफर कडून.
हो ना देईनाच गेला ते अजून दिलंच नाय. कधी दिती काय माहित.